हॅलो.
हॅलो. हॅलो.
तो
हां हॅलो.
आवाज येत नाही सीऱ्या आहे तुझा हा बोल.
मला यालाय पण बारीक आलाय रे एकदम.
हा ब्ल्यूटूथवर आहे ना मी.
हां.
गाडीतल्या ब्लुटूथ वर आहे मी त्याच्यामुळे येत असणार आहे.
ओके ते जरा जास्तच बारीक आवाज यायला रे.
हां हे जरा जास्तच बारीक आवाज यायला रे. आता तुझं ते मा दहा मिनिटं होणार नाही आहे तु ऊगीचच फोन केलाय.
ओके थांब हॅलो.
ओके. थांब हॅलो गावात मंडई जवळ आलोय म्हणलं मी.
ओके.
हॅलो आला काय आवाज मो ठा हा.
आला मोठा आला.
पर्यंत आलोय मी दहा मिनिटं तर होणार नाहीत.
हो त्यात काय दुंबत नाहीच आहे. बघू ये तर जेवढं होईल तेवढं. लास्ट टाईम केलेला तसं.
गाडी काय आता उडवत आणू काय बाई.
हा ना.
आं ऐक की तू असं हम्म खरं गाडीतलं कुठल्या तरी एका चाकातलं बुशींग गेलय
कशावर ना
आवाज यायलाय
तसा कु कुंइग कुइंग कुइंग कुइंग.
केबिन मध्ये नॉईस लई आलाय.
म्हणजे साऊंड
म्हणजे प्रॉपर इंडिगो सारखा आवाज आलाय, डायरेक्ट साऊंड एंड. सौंडमपिंक चा काय संबंध आहे, काय, साऊंडॅम पिंक चा काय संबंध नाही.
पणच कुठलं तर
बेरिंग कशामुळे गेले असतील? बुशिंग कशामुळे गेलं वाटतं?
कारण मगाशी झिंक झिंक त्याचा काय पर्याय नसतोय.
अ तो खर्च
ते काय आपल्या गाडीच्या प्रॉब्लेम मुळे जाइत नाहीत. ते रस्त्याच्या प्रॉब्लेम मुळे जातात. काय बघाय पाहिजे आता किती आहे काय, मी पण काही दिवसात बसवाय नाही, इंडिगोच मिळना झाल्यात. तरी त्याचा खर्च किती हाय? इंडिगोचं मिळणाच झालंत रे त्यामुळे मला एक्झॅक्ट खर्चाचा काय अंदाज नाय, आता कंपनीतच चौकशी करा तज्या आल्या काय लाईट?
लास्ट टाइम किती बसतय काय?
नाही मला मला अगोदर मला पण अगोदरस असं वाटलेलं कि काय तर वाजा लागले पण मी एवढ लक्ष दिलं नव्हतं, मग मागाशी परश्याबरोबर फोनवर बोलालतो, परश्या म्हणला कुठ गेलायस. ह म्हणलं मी एक त आपल्या गाडीतनं कुठं बाहेर गेलेलो असलो गाडीत आपण बोलवले कोणाला कळत नाही.
होय.
होय, आणि परशानं मला डायरेक्ट विचार चलां कुठे गेलास? म्हणलं भावा ते असं असं ऍडमिशन क कॅन्सल करायचं ते एम बी ए चं म्हणून गेलतो. मग अं असा बोलत- बोलत गेलो आमचा दोघांचा मग काय विषय नाही. आणि मग मी त्याला म्हणलं, परशा माझकडं अल्ट्राचं हाय म्हणलं आज.
हम्म.
तू चोवीस पंचवीस ला जराशी प्रॅक् पंचवीस सव्वीस ला जराशी प्रॅक्टिस कर आणि सात सत्तावीसला मग टेस्ट ला जाऊ.
हा
तर मला म्हणला, तू अल्ट्रोज घेऊन गेलतास? मला वाटलं इंडिगोत न आलायस. असला आवाज आला म्हणला फोन मध्ये, मग मी जरा परत विचार केला, म्हणलं जे मी मागशी इग्नोर मार ते बुशिंगचाच आवाज असणार आहे, आणि आ आता जव्हा मी गाडी परत बाहेर काढली, तेव्हा जरा बारकाईन आवाज बघितला, तो भुसींगचाच हाय.
आणि तुला हे म्हणजे कधी आठवलं, म्हणजे कधी वाटलं पहिला?
म्हजे कधी वाटलं पहिला, मला मगाशी घरला जाताना वाटलं रे.
हा
मधल्या रोडला, हं.
हां हां.
सल्लग एकदम खड्डे आहेत ना तिकडं.
होय,
म्हणलं एवढ्या स्लो स्पीडला तर गाडीतन कधी आवाज येत नव्हता, ह्यो कुठला आवाज यायलंय खडकड, खडकड. खडखड खडत कडकड मधीच.
मग बघितलं तर मग तेव्हा मी इग्नोर मारल, मला वाटलं कुठ तर काहीतरी अडकलं असल म्हणजे ते आपला पेन-बिन वाजतंय तसं.
हा ते खाडखड आवाज निघतोय.
तुजा आवाज फोन मध्ये जाईत नाही रे.
हा.
खाडखाड, खुड खुडचा ते पेन चा आवाज फोनमध्ये जायत नाही, ह्यो जो आवाज तो बुशिंगंजाच असणार हाय शंभर टक्के.
खर्च आहे मोठा?
खर्च आहे मोठा? खर्च, जर बोसिंग वेळेत नाही बदलले तर सस्पेन्शनच बदलाय लागत्यात.
हा, आणि बुशिंग बदलायचं
हा, आणि बुशिंग बदलाय झालं तर? नाही, नाही बुशिंग काय एवढं सस्पेन्शन एवढं तर महाग नसतीलच ना.
म्हणजे तीन- चार हजार रुपय खर्च धर
हम, तीन -चार हजार रुपये खर्च धर. नाही, नाही एवढा नसेल, मला वाटतय पाचशे- सहाशे मध्ये निपटल. गेलं असल तर ते पण अरे बुशिंग म्हणजे काय, मेटल पार्ट नसतोय रबराच असत्यात.
काल रे ते साकायची तिथं ते हे ना
चकाच्या तिथं ते हे ना, ह काळ्या कलरच असत्यात त्यांन ते सस्पे पेनशन, आणि चाकाच्या मधलं व्हायब्रेशन कमी होतय.
टोपणासारखं उलट्या
टोपणासारखं उलट्या, होय
पाचच मिनटं झाली रे, मी आलो इथं.
बोलू ना, जोपर्यंत
भाई, भाई, भाई पळत आजूबा आडवे आल्यांत आजोबा पळत आडवे आल्यात. अरे की, हा बोल, तुला का म्हणतं होतो.
अ, एका मित्राला ना, अ, जॉब पाहिजे हाय.
अं, जॉब पाहिजे हाय, मला मिळना झालाय.
अरे, तेज प्रिंटिंग प्रेसला कामाला होता आयटी सेक्टर हाय त्येजामुळ
आय, टी, शेक्टर हाय तेज्यामुळ आपलं वेगळं, तेज वेगळं पडतय, बरं.
आता एक, दोन दिवस तर घरात हाय, पगार देत, कुठेही त्याला आता प्रिंटिंग प्रेसच्यात होत मग कसं हाय, तो काय पण चाललं.
काय पण चालेल
हॅलो आलास व्हय, आवाज यायलाय? हॅलो
चा जो विषय आहे की नाही ब्लंकिट डिलिवरी
हा.
बिट दिले त्याच भरपूर जॉब निघालात, बघ म्हणजे त्याला अर्जंट बेससवर पाहिजे असेल तर बिलनकीट डलिव्हरी
कि डिलिव्हरीच वय हो हे हा ते बघू शकतोय ते बोलतो.
ते बघू शकतो ते बोलतो
हां.
काय ते एक, हाय आणि ते एक ते अप्लिकेशन एक हय थांब, तुला नाव सांगतो त्याचं
हो.
का तरर नाव आहे रे आटोक, ना मला तिचं नाव का हा वर्क इंडिया म्हणून नाव आहे बघ तिथं, आपल्या एरियातले जवळपासचे जॉब मिळत्यात म्हणजे कळत्यात.
त्याच्यावरती प्रोफाईल तयार, करायला सांग त्याच्यावर अर्जंट बेसिस वर माणसं पाहिजे असलेलीच आहेत, ते सगळं विष
वर्क इंडिया ते आपलं पण आहे ना
मला आता कालच त्याच्यावर नोटिफिकेशन, पडलेलं ते ब्लिंकेड डिलिव्हरीच
हम्म
हॅलो तू कुठ गेलास. ब्लिकिट डिव्हरीचं मला, कालच ॲप्लिकेशन पडलेलं रे अले येऊ आवाज येत नाही आहे. हॅलो. आवाज इतना आहे, आवाज आवाज इतना आहे.